हॅलो
हा... हॅलो
हा... येतोय आवाज
हो... येतो येतोय
हा बोला काय करताय!
मी काय नाही बघा काय बसली.
हम्
जरा आवरायचं चाललं आहे आमचं,
हम्म. तुमचं शिक्षण काय झालंय?
माझं ग्रॅज्युएशन झा की,
होय म्हणजे कोणत्या हयाच्यातून,
आर्टस मधून बी ए झालंय माझ बी ए
बी ए झालय काय.
हो.
त्यातून पण म्हणजे, कोण त्या पण क्षेत्रात नोकरी वगैरे मिळवता येते.
होय मिळवता का येत की होय.
मग तुम्ही स्पर्धा परीक्षा वगैरे काही दिला नाही काय
नाही नाही मी स्पर्धा परीक्षा वगैरे काय दिल नाही. मी कॅम्प्युटर कोर्सेस केले, त्याच्यात मला जरा जास्त आवड होती.
हम्म
कॅमप्युटर कोर्स वगैरे ट्रेनिंग घेतली, त्याच्यात मी त्यातच मी परफेक्ट ट्रैनिंग करून घेतली माझं सगळं
ह तुम्ही काहीतरी मला सांगितलं होतं तुम्ही हे कॉम्प्युटर क्लासेस काहीतरी घेत होता काय?
हो य माझी ट्रेनिंग झाले, त्यात मी कॉम्पुटर क्लासमध्ये ट्रनिंग पूर्ण केली.
हा हा हा.
हां.
म्हणजे,
ह. हा शिकवण्यासाठीच शिकणार पण आणि शिकवणार, पण आधी शिकून घेणार मग मी शिकवनार.
ह ह हां हे त्यामुळे बेसिकली वगैरे माहिती भरपूर मिळून जात असेल ना.
होय होय बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत सगळी माहिती मिळून जाते.
मग आता तुम्हाला बऱ्यापैकी सगळी काही माहिती कळत असेल. कॉम्प्युटरची आणि काय ऍडव्हान्स कोर्स वगैरे केलाय?
हो होय आता ते भरपूर आहेत त्. यामध्ये क त्यामध्ये कसं असते आता आपण कसं आधीपासून काही वापू आणि त्याआधीच नाव झिरो नाईन हे व्हर्जन वापरतो आपण सध्या टॅली नाही आता टॅली प्राईम आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळे वर्जन आहेत.
हम्म
जसं की टॅलीमध्ये आधीच ऑप्शन होते ते नॉर्मल आहेत, पण आता ऍडव्हान्स ऑप्शन त्यामुळे कसं सहज टॅली करणं सोपं जात.
हां हां हां झाले. माझं पण कसं टायपिंग झालंय म्हणजे स्पीड होत. मराठी इंग्लिश दोन्ही तीस सॉरी चाळीस स्पीडने झालेलं आहे माझं.
चांगलीच केली छानच स्पीड आहे.
होय. आणखी त्यानंतर हे, एम एस सीयटी वगैरे केलेल्या आहे. परंतु आहे बऱ्यापैकी जास्तीत जास्त माहिती समजून जाते. हॉस्पिट त्याला जॉब करत होते ना.
होय होय.
हा त्यामुळे तिथे रिपोर्टिंग वगैरे अगोदर करत होते त्यामुळे कायम हातात असल्यामुळे कॉम्प्युटर वगैरे वापरायला सोपं जातं बऱ्यापैकी माहिती वगैरे असल्यामुळे इझिली युज करता येते
हम
हो
एमसीआयटी मध्ये बेसिक माहिती आपल्याला मिळून जाते
होय होय तिथ कसं सुरुवात म्हणजे चालू कसं करायचं बंद कसं करायचं इथून सुरुवात होते ना त्यामुळे ते समजत आपल्याला कसं करायचंय काही नाही
हो ह
हम्म
आणि एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट पण आपल्याला महत्त्चं असते.
होय हो. आता सगळ्या क्षेत्रात कॉम्प्युटरचं नॉलेज काय आहे हे बघितलं जातं.
होय होय को किद झाते आता पुडज जंग हे ते त्याच्यावरच आधारित आहे
हम्म आधुनिक तंत्रज्ञान
ह ह
हो
आता वथण बसणार नाही सगळेजण कॅमपस घऊनच बसणार आहेत.
आता लहान मुलांना शाळेत पण सुरुवातीपासून म्हणजे त्यामध्ये. होय कॉम्प्युटरची जरा बेसिकली माहिती चालू बंद करणे किंवा त्यामध्ये. पेंट करणे असं थोडंफार माहिती देतातच.
हो होय देतात.
हम्म त्याबद्दल पण म्हणजे एकदम.
म्हणजे हा सुरुवात त्यांच्याकडून करून घेतात त्यांम्ही.
होय. ते महत्त्वाच आहे म्हणजे जर लवकर शिकले तर मग त्यांना पण परत. सोपं जात शिकायला.
ह ह
हम्म.
आणि त्यांची असं कला म्हणजे आवड निर्माण होते ना. ते करतच नाही त्या ते शाळेमध्ये घेतलं जातं.
हम्म.
ते एक क. असला की त्यांना ते कसं हातात दिलं जातं त्यावेळेला त्यांना आवड होते. ते मी पण शिकणार म्हण तिने पण म्हणतात मी मी कॉम्पटूर कोर्स करणार मी हे करणार.
नाही आता आता आमच्या घरी असल्यामुळे क नाही. मग मी काहीत कामासाठी वगैरे वापरलं किंवा मी अस चालू करून देते समोर बसते मुलांना. पेंट वगैरे. म्हणजे फक्त त्यांना वापरता तर यावं ना कसं वापरायचं असतं हे तर कळावं ना. त्यातून हम् त्यामुळे ते पण एखादं. अ पेंट तयार करतात चित्र भरतात. कलर भरायचे पेन्सिल न पेंट करायचं.
होय होय...
हम्म चित्ररेखाटायचे म्हणजे काही पण टाईम पाससारखं काही पण रे खाटायचं त्यात चित्र कलर भरायचे. चालूच असते.
हम्म.
लहान मुलांना ते आवडते.
होय. आणि ते हातात असल्यामुळे जर आता जर बेसिकली माहिती मिळत गेली तर पुढच वापरायला पण सोप पं होऊन जाईल ना जास्त नाही एक दहा मिनिट म्हणजे वेळ लावून दहा मिनिटांसाठी द्यायचं. त्यांना पण तेवढ खेळायला मिळते आणखी हे पण होते. हॅलो हॅलो.
हा येतय आणखीन ते बोला.
हा, नाही मला आवाज आला नाही.
हा थोडं खरखरी होतात म्हणून मी रेंज मध्ये आली.
हा हा हा.
हम्म.
आणखी
आणखी काही नाही ग मी पण मला तर लहानपणापासून कॅम्प्यूटर अशी हौस होती कि शिकना शिकायचा आपण पण पूर्ण कोर्स करायचा पूर्ण माहिती घ्यायची त्यामध्ये बेसिक ते ऍडव्हान्स पयंत खूप आवड होती. म नंतर ना दहावी झाल्यानंतर चान्स मिळाला नाही नंतर बारावी झाल्यानंतर मी ट्रेनिंगच घेतली त्यात.
होय होय.
त्यामुळे भरपूर कोर्सेसिक शिकले मी त्यात.
हा.
त्यामध्ये भरपूर कोर्सेस शिकले मी शिकत शिकत शिकवत शिकवत भरपूर माहिती मिळाली.
हम्म हम्म हम्म.
आणि ते आत्ताच्या काळात शिकणं म लई फार महत्त्वाचे झालय.
आम्हाला पण हे सुरुवातीपासून होतं म्हणजे सातवी आठवी मध्ये नाहीये एक संगणक म्हणून हा विषय होता मग त्यामध्ये फक्त म्हणजे आपलं नाव वगैरे टाईप करायचं आणि त्याला अस स्लाइड वगैरे द्यायचं कलर भरायचे हम्म नंत र एनोटेशन वगैरे असं म्हणजेच त्यातून शिकवत होते ना ते कसं काय करतायेत एडिटिंग वगैरे करायचं ना किंवा एखादं चित्र घ्यायचं ते एडिट करायचं हे सगळं त्यातून शिकत होते.
शिकवतात शाळेमध्ये एखादा तास असतोच त्याचा
होय. त्यामुळे समजून जायचं आम्हाला पण
होय होय.
हम्म हम्म. आणि आवडतय मला पण घरी पण कधी वेळ मिळाला तर कदाचित म्हणजे मी पण असं काहीतर त्यावर एखादे डॉक्युमेंट वगैरे तयार करणे किंवा माझे काहीतर पी डी एफ च वगैरे कामाचे असतील तर ते तयार करणे याच्यात वेळ घालवते.
हां हां.
हम्म. मध्ये सगळ टेबल वगैरे याबद्दल माहिती असतेच, वेगवेगळे आकार, कलर्स
होय होय.
म्हणजे शिल्लक गोष्टींसाठी बाहेर जायला लागत नाही ना
होय, होय ते शिकण बेसिक तरी ये ना महत्त्वाचच हाय.
ह स्वतःच रिजन तरी तयार करायचं असेल. तर बाहेर जाऊन सगळी माहिती देत बसणे नंतर आणखी त्यां त्याकडे प्रिंट त्याला खर्च होण्यापेक्षा ते पण आपल्याला कर ता य ते
हम्म, हम्म.
हम्म. आणखी.
मी पण त्यामध्ये खूप काही शिकले.
हं.
ऑनलाईन, ऑफलाईन.
हॅलो.
हो, हो.
अ टायमिंग तुम्हाला तिकडून शो होतय काय? ह नाही माझं हायलाइट झा हां मला हायलाइट झाल नाही म्हणून म्हटलं.
हा, हा, हाय घ्या माझ्या बरोबर सांगते.
हम्म, हम्म. आणखी आणि कॉम्प्युटर आणि मोबाईलमध्ये जास्तीचा फरक नाही फक्त त्याला कीबोर्ड असतो. आणि याला की, पॅड आहे. हो आणि त्याला टाईप करायचं. त्यासाठी की की, पॅड युज करायचं या मोबाईलवर आणि कॉम्प्युटर ला कीबोर्डच.
हो, होय जास्त काही फरक नाही.
नाही ब ज्या जो कॉम्प्युटर वापरत त्याला मोबाईल वापरण्यात पण सोपां आहे किंवा मोबाईल वापरणाऱ्याला कॉम्प्युटर पण इझिली वापरता येते.
होय, होय.
परंतु तर फंक्शन वगैरे काय जरा म्हणजे नीट व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचय. म्हणजे सगळंच काही सेम आहे असं पण नाही जरा फरक पण आहे. हो आणखी?
आणि आताच्या काळात कॅम्प्युटर शिकणे हे फार महत्त्वाचें झालेच.
अरे कसं झालंय आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे नाही. सगळं हम्म धावत्या युगात सगळे जण म्हणजे जास्तीत, जास्त चांगल्या प्रकारे हे शिक्षण कसं घेता येईल किंवा यामध्ये आणखी उत्तम रीतीने काय शिकता येईल? याकडे जास्त कल आहे.
होय, होय.
हम्म. त्यामुळे नाही स सगळेजण आवडीन कॉम्प्युटर म्हणा किंवा नवनवीन अ तंत्रज्ञान पद्धती वगैरे शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
होय, होय.
हम्म. आणि ते चांगलं पण आहे आणि आपल्याला पण माहिती आहे हे पण चांगलंय ना. म्हणजे मुलांना शिकवायला परत सोप जाते.
होय, होय.
हम्म त्यातून निर्णय पण घेता येते. ते नाहीतर हे शिकवता येईल म्हणून.
चालते झाले आपले दहा मिनिटं.
हां ठीक आहे ठेऊ.
हा.